हम्म आज उशीर काी केली स्वयंपाकाला?
झालय सगळं भाजी वैगरे राहिले जेवताना बनवावं म्हटलं हे
का पूरी भाजी करायलीस का काय?
नाही ओ. कुठलं चपाती, आमटी, बटाट्याची भाजी
हा ह हम अजून नाही माझं पण चालू आहे.
हा हा.
स्वयंपाक सगळच कराय लागतय
हा हा
रस करून, भाजी करायची चपात्या करायच्या झालं मग. हम हम आज लेट झालंय घरात न काम करणार आहे म्हणून म्हणलं जाऊ देत करुयात निवांत
हम्म तेच तेच.
जायच असले किच गडबड होतयं.
हो हो
तू लक्षात ठेव तुला पण येईल बघा आता नवीन टास्क.
बघू बघा बघाल मी पण तरी
त्यां ग्रुप वर मेसेज येते सोड सारखं आले मी तुला सांगते घे मी
हा
ग्रुपवर म्या तू तुझ्यासोबतच्या ज्या जेवढ्या जणी होत्या ना?? त्यांना तर अजून आलं नाहीये, पहिला एक त्याचा आता एक टप्पा आलाय मग सेकंड टप्प्यात आम्हाला आलते आता तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला येईल.
हा हा हा
अरे तुमच लवकरच उर उरकलात. आम्ही सगळे
काकू मग काय करतीस परत कोणतरी कोणतरी.... तस ते राहतय तसंच.
हम्म
इथे होते काल गेले त्यांनी दुपारी
गेले का हा हा
नाल्यात आम्ही इथच राहिलेलो दादा वहिनी ते
हा हा हा
मग त्यांनी काल संध्याकाळी गेले मुला तासस करून मोकळे झालेल बर
हम्म तेच ते बर झाल लवकरच लागलं नाव त सगळं झालं.
हा हाहा परत एक त याच्या सुट्टीच कोण सांगता येत नाही.
हम्म
अजून
काय नाय बघा रचित तवा घे ना...
रचित ए थांब नको माऊ देवपूजा करायला गेलाय
होय
हा ह अजून एकदा देवपूजा करताेय त्यांनी..
हा काय
आपण एकदा करतो त्यांनी अजून एकदा करतात
टोप हा हा खेळ जा आता तू रातले मी सगळं पायजत मला लय बटाटा मागालाय खायला आलू
अरेच्या
लक्षात नाही घालून टाकलं हम्म हम् नाही तिन काय खाली नाही बघितली ह्यांनी काय केलेय तिला लागते ना दोन दिवस तेवढंच.
हम्म
मागालिया
जायचं तयारी झालं का? काय शनिवार रविवारची काय घरीच होतीस. शनिवार, रविवार चाललीस. की घरात होतेस का बाहेर गेलतीस?
घरीच वो कुठं जाताव बाहेरअ.
रक रक ऊन
हम्म आता ऊन पण पहिला नव्हत एवढं पण आता लई वाढलय ऊन
पाऊसच नाहीे ना ग
हम्
पावसामुळे तस आहे, पाऊस पडला तर गारवा सुटतोय.
तेच कि ओ उन्हात कुठं बोंबलत फिरायचं आता
खोते बाई हा कोण करणार नाही. फॅन खाली बसल्याल बरं
हम्म तरी आमच्या येथ लय उकाडा आहे बघा फॅन असल तरी जरा का म्हणजे काय तर थोडं एक पाच मिनिट जरी काम करून बसलं तरी पण लई घाम सुटतय एवढं
होय ग तिथं एवढ नाही ते बांधकामामुळं ग त्यांनी पाणी मारत्यात ना उठल्या उठल्या सकाळ सकाळी
नाही, लय उकाडा.
म्हणून तेवढं उकडत नाही.
तेच कि
तरी मैदान आहे की ग वार याव की खर
येतय मी तरी सगळीकडच्या जाळ्या वगैरे उघडं ठेवतोय तरी पण पण हाय उकाडा काय पण मना ताई
हया वर्षी आहे सोड चाळीस टेंपरेचर आहे. मग काय हसणारच कि
गेल्या वर्षी आम्हाला काय वाटलं नाही एवढं पण या वर्षी जाणवते उन्हाळा इथ.
हाय हाय ह्या वर्षी हाय सोड मागच्या वर्षी पेक्षा जास्तच हाय मागच्या वर्षी पण आम्ही आम्ही पण गॅलरीच्या दरवाजावरच भागल होत हयावर्षी उकडायला लागलय म्हणून तर कुलर घ्याव लागलं.
आम्ही आता काय नाही पुढच्या वर्षी घेणार आहे नक्की हे म्हणत होते यायचं म्हणून आता उगं हा त्यासाठी मी पण नको म्हटंल नाही तर जाणार होते हम मी पण नकोच म्हटलं त्यांना हे असत्यात बघा काय वाटलं तर
जाऊ द्या आपण एसी घेऊ पुढच्यावर्षी कुठ कुलर घेतीस. पुढं पुढच्या वर्षी विशालला सांगू आपण कुलर नको एसी घे म्हणून. होतय घे अजून थोड्या दिवसात ते पण झाले का आता हम्म वस्तू वाढवायच तेच ताप होतोय. काय तर घ्यायचं म्हणलं की परत शिफ्ट म्हणलं की ताप होतोय
हो
अजून?
काय नाही बघा निवांत. नाही, नाही जेवानच पेच
हा आम्ही पण तस कुठे चालला आज. आज जरा फरशी पुसत बसले खाली बसून. लय घाण झालते तर कोपरे, कोपरे. त्याच्यामुळं माझं बी राहिलंय नाश्ता काय केले नाही. झाला आता भाजी टाकायची चपात्या करायच्या
थांबतो म्हणाला आता जेवणच करणार आहे त्याला साधं
हम्म मला उशीर झाला जरा तरी
हम्म ते फरशी ते ते पुसत बसले की उशीरच होते सगळ्याला काय
अग रोज पोछानीच पुसायचं होतंय. असं पण आज रचीत आत्ता उठलाय, मग सगळं खालीच सांदी कोपरे लई घाण झालतं.
हो ते होते ते आणि त्यांना झोपल्यावरच कामं होते ते
हम्म अग काय केलंय रात्री दोन वाजूला दिवसभर झोप प्लाग तीन, चार, दोन तीन तास झोपला मग रात्री एक दोन शु नंतर झोप येईना असं झालंय त्याच्यामुळे सकाळी उठू वाटणा असं झालंय.
हम्म काय नाही बघ निवांत आंघोळ करून तेव्हाच होतो कामे कपडे पण पण ठेवते पाणी कसं सकाळीच असतंय उगाच तेव्हाच धुतलेलं बर ओ कुठे ठेवायचं नंतरन नको वाटतंय घर.
नको वाटतं होय एकदा रिकामा हो साडी साडी
हम्म
मी का साईडला सरक की. मदन सारका की चपात्या नाही करणार अजून भाजी करायचंय हा गट्टर बसायसाठी गडबड बघ त्याची
हम्
चपाती करायचा लांब कट्ट्यावर बसायसाठी इथं बस हा बस म्हण थांब सरक होऊ देते
बघ किती गडबड डोकावत बसत्या
हम हम ह
धर टोमॅटो बसून म्हणता थांबअजून वेळ हाय मीच केल्याने चपाती
भूक लागलीय का
आता दूध पिलंय त्याला कट्ट् वर बसायचंय ग चपत्या करायला अजून मीच करणार नाही कणिक च भिजलेला आहे
ही ही ही
हे पाहिजे का धर होग उगाच किरकिर करू डोकं दुखतंय बरं का घे की तिथं टोमॅटो दिलाय
ते बाजूच लेकर येतात का नाही खेळायला तिथलंच
येतेत की येतेत तेनी जात ठीक त्यांना सगळ्यांना घेऊन घरी येते
होय
आणि ती पण आता कस त्यांच्यात पण पाहुणे आलेत तिचे आज्जी आजोबा वगैरे आलेत
हा
त्यामुळे ते ह जास्त आले नाही आता
ह ह
का हे दो तीन दिवस कुठं बाहेरच नाही
हा
खाली पण नेलं नाही त्याला
गेला नाहीता खाली संध्याकाळी वगैरे
नाही दोन तीन दिवस झाले ते दादा ते होते त्यामुळे झालंच नाही अगं घरातच आवरत नव्हत आमच्या दोघी गप्पा मारत बसायचं
हो तसच होतंय
मग काय गेलो नाय आमी खलीच गेलो नाही कसलंच दोघी पण ते पेंडिंग पैसे आले का ग तुझे
नाही ओ अजून
माझे बी नाही आले
आणि काय चाललेय
हजार रुपये दाखवतयना पेंडिं
माझ तुमचं तुमच हजार दाखवतय ते का
नाही नाही माझे पाचशेच की तेव्हा चौदा
माझं माझ माझ तेवढं नाही माझं काय साडेसहाशे कायतर दाखवतेय माझं
हा तुला पण सोळाशे हा मग बरोबर आहे के हा मग तेवढे दाख माझे अजून पेंडिंग आहेत पाचशे रुपये
हा हा
कधी येतात काय माहिती
हम् भाजी कुठलं बनवला तुम्ही आज
मेथी करायला लागलेले करुन ठेवल्या बघ तुझ्याशी बोलत वरण भात लावलाय आता तेवढं मेथी केली की वरण भात
हापूस बनवता की तुम्ही पण हापूस आंब्याच त्यांना म्हटलं रस
होय होय ते हिच्याकडचं आणलं होत दादा ते आल्यावर हिनाकडच
होय नाही त्या आंब्याच चांगलं होतय परत केसरच एक बदामच परत चांगलं होत नाही तिथल्या बघा
ते काय आणत नाही हापूसच आणलेला आता पण तिला फोन लावले होते. हाएत का तिने काय फोनच उचलली नाही.
आम्ही पण तेेच आणल फक्त परवा दिवशी तेवढं बदामचा आणि ते आणून बघावं म्हंटलं पण गोड होत.
होत नाही होत नाही.
परत केसरचं चांगलं लागतय बघा आंबे गोड गोड
गोड असतीत पण तिला लई केस असतेत ग तोंडात येतय ते.
हा हे तेच की हयच लयभारी लागतय हापूसच किती पण पिऊ दे असं सारखं पीतच राहावं लागते
हापुसचच चांगल तेच तिला आत्ता फोन केलते माझं काल परवा दादा आल्यावर आणले होत पेटी संपलंय शेवटचे दोन आंबे होते मग तिला फोन केला तर उचलीनाच की ती त्या दिवशीच म्हणलेलं तर नाहीये म्हणली येणार आहे म्हणली. ते सोमवारी आज काय फोनच उचल जरा झालय. असलं तर आज आणाव. हाय तोर्यंत खाऊन घ्यायचं अजून एक महिनाभर अजून एक आठ दिवस नंतर काय पाऊस पडले की आळ्या होत्यात मग.
हो. नाही झाला होता या वर्षीच परत पुढच्या वर्षीच भेट
होय तेवढं आहेत आता लास्ट चाल ठेवू का मग?
हो होत चालतय. हे घे तुला पाणी देते थांब मी